हॅलो हा आवाज येतोय का. हा येतोय तुमच्या तिकडे काय आहे असं बघण्यासारखं असं.
आमच्या इकडे. तुम्ही तुम्हांला आठ दिवस लागतील सगळं बघायला.
होय काय,
हम्मम तुम्ही या एक दिवस तुम्ही.
ह ब. ते हा म्हण नंतर आले ना त्यानेच बाहेर म्हणतात, जाऊया करूया म्हणून. तेव्हा फोम बघ बघते तुम्हाला फोन करते मग,
हो सज्जनगड आहे इथं रामदास स्वामींचं
हम्म हम्म.
पुन्हा त्यांच्या पुढच ठोसे घरे. पण आता दिवाळीच्या पिरियडमध्ये वगैरे कासला फुलं येतात माहित आहे ना कासची फुलं
हा हा हां माहिती आहे की.
हा तिथं काची फुलं येतात. चाफळ येथं बघायला राम सीता वगैरे लक्ष्मण, चाफळ मंदिर छान आहे. हो,
हम् हम्.
पुन्हा महाबळेश्वर आहे तुम्हांला महाबळेश्वरला पूर्ण एक दिवस लागणार,
हम्म हम्,
महाबळेश्वर पाचगणी,
हा हा.
वहिला गणपती खूप मोठा आहे बघा.
हम्म.
वईचा गणपती पाहिलाय कधी.
नाही कधी नाही बघितला म्हणजे शाळेची ट्रिप होती. पण घरातन लावून देत नाही दिले नाही ना त्यावेेळेस. महाबळेश्वर वाई पाचगणी त्यावेळेस होतं ते, हा झाला असतं पण घरातन लावून दिलं नाहीत ना मला त्यावेेळेस,
होय,
हम्,
काय तर,
आता बघू आता नणंद तेन आल्यानंतर न भाऊ भाऊज तेन आले की ना.
हा,
त्यावेळेस बघते मग,
ह पुन येऊतेशवर, वगैरे महादेवाचे मंदिर पण भरपूर आहे इथं,
हा हा,
इकड आला क नाही कि भरपूर आहे बघायला बघा फक्त
म्हणजे हा दहा बारा दिवस तर लागणार सात आठ दिवस
हो पाहिजे,
हम्म हम्म,
सगळं बघ बघायला एक दिवस निवांत राहायचं सातारमध्ये,
हा,
या क तुम्ही इकडे आला तर कधी तर या की, इकडे येतायसा न्हव तुम्ही कोल्हापूरला हा हा आता कधी येऊन गेला तसं
आता खूप एक एक दोन वर्ष तरी झाली आता येऊन मला
हा हा
ह्म आणि आता कसं ते कोरोनाच्या ह्याच्यात गॅपच पडला ना मोठा त्यावेळेस कोणच बाहेर पडल नाही
हा हा
तुमच्या इकडं कसं होतंय मिळत होत सगळं तुम्हाला
नाही कुठं मिळत होत नाही मिळत होत सगळ्या ते कर्फ्यू म्हणून लागलेली एक दोन तास सुट्टी होती
हो
हा मग दोन तासामध्ये जे काय असेल ते तुमचं करून घ्यायचं दोन तासामध्ये काय होणार आहे
नाही त मग किराणा वगैरे तुम्ही कुठून आणत होता
अ तिथ बाजूला एक दुकान होत मग त्याला अस च च्टी लिून देणार मग अशी तिची भरपूर चिट्टी होणार आणि मग ते एकाचा फोन करणार तो घेऊन जाणार मग दुसरा आणि त्याच्या दुकानात अशी गर्दी पण लागू द्यायची रस्त्यावर त्याच दुकान होत ना हा मग ते लवकर मग सामान मिळत हा हो आमच्या तर इथ मी क ते माझ्या माहिरी अडकले होते माझ्या मम्मी पप्पाास नी बर ना हा माझ्या मनप्पाासने बरंव्हतं म्हणून मी सुट्टी म्हजे तच गेले होते बघायला आणि तिथं लागला तो लॉकडाऊन लागला आणि तिथंच मी अडकला आणि येणं जाणं बंद झालत आणि ते कसं ते कोल्हापू हा ते कोल्हापूर इकडच आपल्या करवीरच त हे पडतय आणि इकडं सांगलीच पडतोय
बर
आणि ते हा टोल नाका त्यां सगळं बंद झालं मग तुम्ही काय चाललायचं हे विचारणार करणार मग ते सगळं त लांबड लागत म्हटलं मी राहिलं त्या राहिल्यानंतर ज्या वेळेस ते मी बघितलं क नाही अशे रस्ते रस्त्यावर अशी पोलीस फिरत होते आणि संध दोन तासामध्ये जे होत ना त्या दोन तास ात बाहेर तुम्ही जे फिरायच दोन तास झाले पोलीस बरोबर टायमिंग बर श पुकारून सांगणार हा जे तास दोन तामध्ये तुमचं काय असेल ते करा नाही झालं की तुम्ही अ म्हणजे हे होणार असं दंड भरायला लागणार अस तस मग अशी पोलिस आहे ना, अशी जागोजागेला जे अशे चौक असतात. म्हणजे कॉलनी असतात त्या कॉलनीच्या जागेला आहे ना त्यानि असे- अ हे म्हणतात ना, असं खोकं घालून बसतात की. हा तशी हा. पुली हा पुलीस्टेशन छोट ते घालून तस बसले होते. आणि जो कोण दिसेल त्यांना असे रप रपा मारणार.
बापरे!
मग खूप भयानक होत त्यावेेळेस आम्ही एकेकांचं कसं- जनावर लांब होते मग दूध काढायला जायचं असेल तर- एके खूप जे आपल्या कामासाठी जाणार ते मार खाऊन आलेले आहेत पोलिसांच्याकडनं.
ऐक
माझा आत्ीचा मुलगा सधा मार खाऊन आलास.
बापरे!
तो आहे ना म्हणजे ते. न जरास लांब आहे आमच्या घरापासनं आणि तो जॉबला इथं येतो. आणि ते सिलेंडर साठी तो येणार ना मग सिलेंडर जरा चालू होतच की
हो.
सगळं बंद झालं असेल, तर पण सिलेंडर आणि मेडिकल तर चालुच होतं. मग त्यांच्या गळ्यात आयडेंटिटी दिलं होत. पण ह्यो काय केला होता, आयडेंटिटी विसरून आला होता. मग त्यावेळेस त्यांनी नुस इ काय केलं विचारलं नाही काय नाही जे आले ना तो चालवत त्या बरोबर त्यानी पाठीवर हानल. ते हांणल्यावर आहे ना त्याला असं तो कळ त्याला येत होता पहिलाच त्याचा मणकयाचा जरा त्रास आहे. तो जे त्याला बोलायलाच आलं नाही ते लागल्या बरोबर त्याला एवढं त्रास होत होत. मग सगळं झाल्यानंतर ना मग सांगितलं हॅलो!
हां
ऐकू येतं का
हो येते येते.
मारल्यानंतर ना मग सांगितला तो असा माझा आयडेंटीटी विसरून आले मी गॅस एजन्सी मधन आहे म्हणून सांगितला मग पोलीस सॉरी म्हटला मग, सॉरी म्हणून काय फायदा मारल्यावर हॅलो
हा ते मधच कॉल येते ना मला त्यामुळे ह होते. ह
आता येतोय का आवाज
येतय ते त्यावेळेस खूपच लॉकडाऊन मध्ये काहीच कळत नव्हतो कधी सुरू होणार काय काहीच म्हणजे अंदाजच येत नव्हता खूप म्हणजे परिस्थिती, तुमच्या इथं कुणाला झालता कोरोना?.
आमच्या इथं नाही तर कुणा म्हणजेथ अ माझे सासरे आहे ना
हां
सास सासरीमध्ये ना म्हणजे आमच्या घराच्या बाजूला म्हणजे णजे पाहणेला म्हणजे बहुबंद पण लागत नाही ते आझा शेजारीच राहतात अ म्हणजे त्यांच्या आजीला झालं होत आणि त्यांनी दवाखान्या दाखवून करून आले आणि तर नि का सांगितलं ऍडमिट करून घ्याच सा ऍडमिट केलं ते केल्यानंतर ना ते आपहिला कस ते नवरा बाय पासून सोडून कधी म्हणजे स हेच नव्हता ना ते आजी न आजोबासनी मग ती मला का सोडून गेली मी पण जाणार करणार मला जीव गमत नाही म्हणून तो पण त्याच्यात जायलाला का ना ते दोघं वयस्कर होते. आणि तिला पण लागू झालं तिला पण लागू झालं आणि त आजींना झालं ना तर ते एक जवळजवळना एक आठ दिवसातना जास्त झालं म्हणजे शेवटचा स्टेप झाला.
एक
हा मग ती आजी वारली वारल्यानंतर ना तो ते आजोबाांना हापका घेतले मग त्यांना आपण कोरोना झाला होता ते हका त्यांना ती आजी मरून नाही का तो आठ दिवस झाले नसेल तर ते आजोबापण वारले.
बापरे म्हणजे बघा कितीही असतं.
हां म ते तिकडं ते झालं पर त्यांच्या लेख लेकीच्या मिस्टरसने त्यांना पण झालं त्यांना तिकडं वारले. म्हणजे त्यांच्या घरात एवढं दुःखाचं असं कोसळ हे झालं होतं म्हणजे इकडं लेकीच मिस्टर वारले इकड आई वडील वारले
बापरे.
त्याण ते हे झालं आणि सगळी पूर्ण असं गल्ली अस गाव सगळं त्यांना हे करत म्हणजे पूर्ण असं ती अत चांगली होती म्हणजे असं कुणाच कायतरी झालं केलं समजून सांगणार मग म्हणजे असं काय हा मदतीला येत होती पण आता कोणाचं लग्न कार्यचं लग्न ते आजे भरून आणणार म्हणजे ते हो त के सगळं माह होत म्हणजे हे काय करायचंय ते काय करायचे आहे मग रुखवतीला काय द्यायचं मग कुणाला आहेर काय द्यायचं म्हणजे आजी असं सगळ्यास मी सांगून देणार म्हणजे असं हा मदत करणार पण चांगली होते ती तेी वारल्यावर आहे ना खूप हे झालं खरं म्हणजे सगळ्या सगळ्यासनी ते अस जे घरच्याचनी वाटलं ते वाटलं पण असं आजूबाजूला पण ती सगळ्यासनी सांभाळून होते ना
हो
आणि तिचं तिचं त्यांचं घर लय मोठं आहे मग त्या घरामध्ये कसं कोण पण आलं गेलं की बसाकर म्हणणार जेवायला वाढणार तो जेवली सनजुलीस त घे त्याला वाडगं जेवायला म्हणजे ती असं आपुलकी तिचं आपुलकी लई होत तिच आणि हा आता जेवणार आहे म्हटलं की लगेच झोपेत न उठून आपण जर कंटाळ तर करणार ते कं ळत असं काय लगेच उठणार दोन भाकरी करून जेवायला वाढून मोकळती
बापरे
अ हा तेवढी आजी ते छान होती प ती आजी वारली त्यांच बघून ते मिस्टर वारले आणि लेकीच्या हा हो सगळं झालं आता कुठ तरी त्या नाही विसरलेत ते
हा
आता झालं ते आता लॉकडाऊनच्या वेळेस बार झालं ना ते कोरोनाच्या वेळेस
मग आता त्या काही करते मग
आता त्यांचं ना हे आहे ट्रॅव्हल्सचे गाड्यान असतात का मोठेमोठे बाहेर अस प्रवासी गाडी तस त्यांचा मुलगा आणि ते दोघे चालवतात
होय काय
मग ते कसं एकदम माझ दोघं आई बाबा दोघं गेले ना
हम्म् एकदमच धक्का बसला हो त्यांना
हा आणि ते जे काका होते ते आई वडिलांच्या सेवा केल्या त्यांना पण त्यांना काय कोरोना झालं नव्हता पण त्यांना ना हच्यामध्ये संसर्गामध्ये ये करतील म्हणून त्यांना कोंडून ठेवलं वरती
एक
त्यांचं खाणं पिणं जेवण सगळं ते वरतीच होतं त्यांचं सगळं ते खूपच ल अवघड झालं होतं
कुठली टळस परिस्थिती हो किती लोकं गेली फार वाईट वाटला चांगली चांगली लोकं गेली त्यात
हम्म
काय इथपर्यंत येईल असं वाटलंच नव्हतं परदेशात होतं परदेशात आपण ऐकायचो पुन्हा दिल्लीत निघाल मुंबईत ल पण आपल्या गावापर्यंत येईल असं वाटलं नव्हतं कधी
अंध्यात कसं माहितीय काय जरा सर्दी झाली तुम्हाला कोरोना झालाय म्हणून त्यांना
हो लगेच गण ते घेऊन गेल्यावरच माणसं जास्त सका बदली खरं
हा आणि ते म्हणतात ना लसीकरण ते घेतलेलं आहे ते घ्यायचं नव्हतं त्याची लस आली होती की, मी तरी एकच घेतलं ते, घ्यायचं नाही म्हणताना, मी घेतलं तर तूमी घेतलं सां.
हो, दोन्ही घेतले मी.
माझे मी नाही दोन झाले, एकच झालं माझे, पण लई त्रास झालं खर मला. ते लस घेतल्यावर, हा हो. माझं हात तेन दुखत होता, लंय त्रास झाला. पण, हा हो, आलो होत ते हातात जे इंजेक्शन दिलं होतं ना, ते सुजलं होतं. आणि हात त्यांन दुखत होत, तापतेन, ताप थंडीत आली होती.
हम्म.
हम्म, कोणाला त्रास झाला नाही, आमच्या घरात. हा, हो, त्रास झाला.
पण त्याच्यामुळ कसं, इम्युनिटी वाढत होती ना हो. त्यामुळ ते घ्यायला सांगितलेलं सगळ्यांनी.
हो पण, आता म्हणतात ना, ते इंजेक्शन घ्यायचं नाही, त्याच्यामुळे ना, केस गळतं, हे ते न, असं होतंय म्ह
म्हणजे त्याचे साईड इफेक्ट खूप व्हाय लागले, त्याचे, कणालाच स्किनचे प्रॉब्लेम सुरू झाले.
हम्म हम्म.
स्किनचे पण प्रॉब्लेम खूप जणांना सुरू झाले आओ.
तेच की होय, त्याच्याने एकेकांचे वजन वाढले, एकेकांचे खूपच बारीक झाले, असं काहीतरी काहीतरी ऐकायला मिळालं. पण अ, हा, होय. हम्म हम्म.
अटॅक खूप जणा